हॅलो!
हॅलो! हो येते ना कालं तुला एक बी कॉल लावून नाही पाहिला, मी म्हंटल तू दिवसभर जॉब करते.
हा संध्याकाळी लावायचा
आता मग ते वैष्णवीच आहे ते बाली आम्रपाली, महिमा या चौघीसोबतच मी बोलली तेव्हा एकूणी झाले.
हम्म.
हा.
ते नोटिफिकेशनच हम्म
नाही येते ना. दुपारी पण हा इशू आलता. पाच सहा वाजता मग लागेच नाही कॉल.
हो का? नाही त्याबद्दल न बोललेलंच बरं आहे.
हा हा.
हम्म.
आम्रपालीचे जिरो झालेत त्याचे पैसे कटतात वाटते.
हा नाही त्याबद्दल नका बोलू.
हो ना. हो हो हो.
हा. करेन मी नंतर कॉल तुम्हाला मग.
हो ना हो करशील मग. हम्म. काय मी काय आताच जेवली पालकाचं बेसन केलं होतं.
हो का? पालकाचं बेसन, पालकाचं बेसन कसं असते?
पालक असते ना आपला त्याचा तेच कांदा मिरची लसणाच लसण लसण खोडून टाकायचं त्याच्यात. ते सगळं तेलात होऊ द्यायचं मग अ चटणी, मीठ टाकायचं का, टमाट टाकायचं? टमाटर थोडंसं झालं की, चिरलेला पालक टाकून द्यायचा त्याच्यात. पण थोडंस कपभर पाणी टाकायचं. आणि मग अ बेसन टाकून द्यायचं ते थोडंस. गरम झाली की नाही तर एक उकळी येते ना, पाल कले तेव्हा अ गोळे पडल असं हे नाही करायचं लगेच ते आटत रहायचं. बेसन टाकल्यावर हा. छान झालतं खिचडी केलती. डब्यावरतीच दिलं मी आता आली होती घराकडे. डबा वहिणीचे इथं आणून ठेवला आणि ते हर्षू व्हिडिओ शूट करायला गेलाय तर तो नव्हता. मोठे भाऊ आलेत मग घ्यायला.
हम्म हम्म.
त्याले डबा दिला आणि मी पुन्हा घरी चालली आली, आजी एकटीच होती नव्हं घरी. हर्षु हर्षु आता येतोय, दहा पंधरा मिनिटात येतो म्हणला ते.
हा हा कुठे गेला तो, म्हणजे कोणत्या स्पॉट वर?
व्हिडिओ शूट करायला गेलं बा कुठे तरी. ती साडीच नाही घालते. हाव.
काय?
मला त्याने काही सांगितलं नाही, कुठं जाणार आहे तर.
हो का हां हां.
तू जेवली का?
जेवली मी. मुगा याची मटकीची डाळची भजी केली होती आज. हा मटकीच्या
हा हा. हव का, त्या झाले होते का जेवणं मग? आणि राजेश्वरीने मला ते दाखवलं तिने ऑनलाईन बोलवलेलं घरात लावायचं.
हाव.
फोटो फ्रेमसारखं मस्त आहे ते.
अन हो मस्त दिसते.
आणि तिनं ते बॅगा बोलावलेत की नाही साडीच्या. तर मग मला पण आवडले, मी पण ऑनलाईन केले म्हणजे बोलावले आता. हं आता पाहू आता आल्यावर चांगले आहेत आता. हाव ना. ते ना अलमारी आवर आवरल्यासारखी तरी दिसते.
हो हो मग काय तर, ब्लाउज पण असे ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या, आता एका ठिकाणी ठेवल्या जाते काठावरच. पदराची वेगळी साडीचे. साधे ब्लाऊज वेगळे असे ठेवून देईल मग मी सगळं.
हॅलो. आवाज नाही येत आहे.
हॅलो, आ येतय येतय. आज तुला बरं नव्हत वाटत का, झोपली होती म्हणे?
बॅगा.
हॅलो. हॅलो.
पप्पा कुठे गेले? आवाज गेला.